हम्म, फ्रेश काय?
हाय बा.
हम्म अ ते नाय, अ पात मेकली र मी. ते स्पोर्ट म्हणून हा काय तर गेम खेळून म्हणजे क्रेजी झाला इथातलात सध्या
हम्म.
पैसे वसेतीतच पण जास्त आहे हा मॅचेस त्या मध टीव्हीवरती पण दाखवल्या ज आता ते जास्त ग्रांडिंग मध्ये आहे त
हम्म आता मोस्टली चालाय ते बघ आता पबजीचा ना बघ आता मोस्टली बी जी एम आय
हा हा हा.
हे स्पोर्ट्समध्येध्ये एकदम ग्रो व्हायला लागले फास्टली आता युथ जनरेशन काय स्पोर्ट्स स्पोर्ट्सयते कॉम्पटिव्ह गम्स अस तरीॉ्पिटेटिव आपल्याला कॉम्पिट करात असते
सगळ्या
हा मोबाईल किंवा पी सी एमस चालते पण एक लेवल असते तिची कॉम्पिट करायची असते एक ठराविक फॉर्मॅट असते तिचा
हा हा
आणि ते जे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात
हा हा ह.
ते पार करायचं नाही आपलं क्लासिक आता समज आपण बीजीएम आय खेळाली.
हम् हम्
क्लासिक खेळाले आपण ते घेतलं आपण र कॉलज करू शकते.
हा हा हा हा.
आपण काय पण करू शकते आपल्या पाहिजे तस पण जर ते जर आपण आता स्पोर्ट्स खेळलो स्पोर्ट्स मध्ये गाचायच. स्क्रीन्स असते त्यात आपण से सेल्फ फ्री वय करू शकतो.
अच्छा अच्छा.
ऑप्शन मा ना आपल्याला
अच्छा अच्छा.
आणि सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर प्लेयर्स असतात. टटोल सोळा ट इम्स असत.
इनडायरेटली फुटबॉल बिबॉल खेळतात तसाच तो पण एक गेम आहे खरे त मोबाईल गेम आणि त्या्या मोठ्या टुर्नामेंट आहेत.
हा आता आता रिसेंटली एक झाली बघ बी एम बी एस म्हणून त्याचा प्राईज. स्कूल किती अस असल फोर सी आर तू ग फोर सी आर
म्हणजे फोरसिअर एक कला
नाही नाही प्राईजफुल होत पूर्ण टुर्नामेंटच त्यातलं टेनथ पर्यंत पझिशन व सगळ्या सिक्टीन. सिक्स् जेवढ्या टेमला क्वालिफाय झाल्यात ग्रँड फायनल्स ला
हम.
सगळ्यांना प्राज होतं.
म्हणजे प्राईस फुल म्हणजे चार कोटी टोटल प्राइजच प्राईज
हा बरोबर
म्हणजे चार कोटी ते शंभर जणांच हे करून देणार
शंभर जण आहे चार फुटी सोहाटी मना वाटणार.
सोळाटी मळा हा.
त्यातलं त्यातलं तुझं प्रत्येक टायटम वेगवेगळं असत.
वेगवेगळं असणार फर्स्ट सेकेंड हा हा हा हा हां हां
असं खूप काय काय वेगळं असते
खर खरं एवढं चार कोटी
हा हे काहीच ना आता ग्लोबल तला ग्लोबल लेवलच बघायला गेलास नाही आता ईडब्ल्यू सी झाली माहिती आहे स्पोर्ट्स वर्ल्ड कप
हा हा
तसाच आपला क्रिकेटचा आणि फुटबॉलचा आहे पिपाा हा आता हाय चालु आहे स्पोर्टस वल् कप्त्यात इंडियाला दोन शॉट मिळालेत आपल्या त्याचा प्राइस पण किती असतात नव्वद करोड
हा
इंटरनेशनल आडाड नवत करोड हा तीसकी इंटरनेशनल आ हा हा हा
यात आपल्या इंडियातल्या दोन स्लॉट आहेत हे पण स्लॉट कसे मिळतात आता आपल्यातले बीएमटे झाले त्यातली टीम गेली चॅम्पियन टीम आणि एक जे त्याट्समध्ये वरते असत्या बी जे बी जे एम आय कम्युनिटीमध्ये
हा हा हा
म्हणजे फोन जास्त जिखत आले कन्सिस्टंट कुठली जास् टम आहे
अच्छा मग कोणती टीम आता तशी आपली तिथं
आत्ता एक खायती आपली गोडल्या गेल्या आणि दुसऱ्या त ओऱ्यान गुट्याने गेल्या
ती गोडलेक बिणले ती हे असतीते नावयते
हा सोल ला एक होता की चान्स पण सोल न मिस केला
कुठल्या कुठल्या अशा मेंटी माहीत तरी असे जरा इन्फॉर्मेशन काय त्याची सांग बघा
बघायला गेले तर गोला एक हा इंडियाच सांग गला आता
हा
इंडियातली गॉड लाईक आहे दुसरी सोल आहे तिसरी आता टी ए जी म्हण जनताना म्हण ऑर्गनायझेशन काढल्या
हा
त्याच्यामुळे हाईप सगी त्याच्याकडे गेलं बर्डलाईकचा हाफपेक्षा पण जास्त फॅन बेस्टतेच्यात त्याला
म्हणजे त्यानं स्वताशीच काढल्या
हा स्वतःचे काढले सगळं
हा हा हा हा
तेच तसं आहे र तस फॅन बेस नाही त्याच तसं
अच्छा अच्छा
मध्ये ह असत तशा केलं असत एकदम मे नाही
हा हां तीन
हा एकदम मेन
गॉडलिक सोल आणि टी आय जी काय करते.
पी ज
तेजी
हा त्यातलं एकदम त्या मेन टीम आहे मेन टीमा म्हणजे परफॉर्मन वाईज नाही फॅन बेस्ट वाई
गेमिंग हाऊस ते नसते घरवेर म्हणजे एकदम भारी बरी बांधली हा बुटकॅम्प बुटकॅम्प आणि तिथे सगळं फॅसिलिटीज ते नाही आहेत.
हा ए टू झेड
भार असते अस असन
हम्म
म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये पण पैसा असल्यावर भरपूर आहे
अरे भरपूर आता तर तेच वेळा लागले र युथ जनरेशन आहे नि ते सगळं आपल्या हिला पळाला लागेल स्पोर्टस ला, ते आता लेट आहेत त मी स्पोटस आहेत हा, आणि गेम खेळलं कोुणाला आवडत नाही ते सांग.
तीच की आवडताच ये सो
आता आता व्हॅलुरेंच चाललेय. परत कॉल ऑफ ट्युटीच चाललंय पेसच चाललंय हा याचे आर आहे ते स्ट्रीम जास्त चल आहेत पण सगळ्यात मेन आता ते पबजी
पबजी काय आता आल्यापासन ऐकत ना
हम् अरे पया एक अनेक आता होणार आहे बघ ुठ वप वर्ल्ड कप काय तिचा कुठला मटर आहे इएन सी काहीतरी हाय.
हां हां कितीे
पाचशे शेअर प्राइस क लाली
म्हजे इंटरनेॅशनल
हा
अरे काय डायरेक्ट टू एक्स ्री एक्झाम्पल्स करालात की चार करोड वन नव्वद करोड नव्द करोडवरर पाचशे करोड
अरे लेग्रो आहे अरे ले ग्रो चालू अफवाट म्हणून आजकाल बघकी घरात का पोर आता असतात घरातच त्याही घरात कोर असेल म्हणजे फोन तर चांगला असतील आजकाल आणि फोन सांगण्या म्ह गेम तरी घेतात आणि ऑनलाईन प अस वय लागले की स्पोर्ट्स
म्हणजे सगळ्या बेस् तिकड हे वयला लागला अट्रॅक्ट व्हायला.
ते चांगला पण आहे स एक कम्युनिटी ग्रो चांगली व लागल्या पुढे जाऊन हीच पुढे जाऊन आपली रिप्रेझेंट होणार आता इंडियाला प्रेझेंट करायला चेष्टा नाही ह आता ती बॉर्डलॅक म्हणून जाणार आता इंडिया म्हणून जाणार सिन का होतावता काय दोन हजार एकोणीस आपली टीम गेलेली. बाहेर जॉनकनी स्काउट माहिती आहे ना
ह स्कोर्टस माहि का आहे मलाी
त ती गेल त तेव्हा ति तर टी एस ए जिंकलेली पी एमडब्ल्यू सी
इंटरनेॅशनल
हा टी एस एमण होती ती जणत तची टीम होती टीएस एम ती सगळी मेनरिटी ती अजून फेमस आहेत इंडिया
हा
ती जाऊन तिथं त्यांनी ते्हा म्हणजे त्या एरमध्ये त्यांिने डॉमिनेट करतात थोडक्या
त्या एरामध्ये दोन हजार एकोणीस
हा दोन हजार एकोणीस.
आत्ता कमी आला आहे का?
आणि दोन अ पस नंतर तुला माहिती आहे लॉकडाऊन पडलं त्यानंतर बंद झालं त्यानंतर एक मोठा ब्रेक मिळाला आणि त्या ब्रेक त्यानंतर आता एक दोन वर्ष झाली परत इंटरनॅशनल स्लॉट आपल्याला मिळाले
हा हा हा म्हणजे परत आता यायला गेली लाईन वर
हा आता धोक्यात आले अर भरपूर घ भरपूर घ अरे खुला आहे तुला क स्टाटल आपली शाडू फईट तुला माहिती आहे
ह्या ह हा मोबाईल
शॅडोफाईट सारखी गेम गेम आहेत त्या पण आता स्पोर्ट्समध्ये इंटरनॅशनल लेवलला
काही ह काय मिलान क ख्याळायचू
हर
शॅडो फाईट ती शॅडो फाईट टू वन टू थ्री फोर
त्यात मास्टर्स करणं टॉपी श
काय भारी आहे नव
अर अरे लोक कॉलेज्रफ फॉड घेतात आणि याच स्पोर्ट्सवर करिअरवर फोकस कराला
गेम साठी माहिती आहे मी पण आली एक दोन रीलल्स आलेले आहेत मला
हम् पा टपूर करतेत सकाळीच खेळील अरे तुला सांगते की स्क्रीन असते स्पोर्ट म्हणजे मॅचच्या गरची प्रॅक्टिस थोडक्यात
हां हां
ते एक असते की पेडल बी पण असते एक असते वीस रुपयेण चाळीस रुपये म्ह साठ रुपये याचे स्टार्टिंग प्राइस असते
हम्म हम् हम्म हम्
त दिवसाच शेड्यूल अस तेत आता एक एकटी माहिती ते किती खेट आपल्या आपल्यासारखे नॉर्मल हई स्पोर्टस ब्सॉमध्येध्ये का आहे
म्हणजे नसतं प्रॅक्टिससाठी
हा प्रॅक्टिससाठी त्यांचं शरीर अस बग अकरा ते तीन
एवढा वेळ
तर हा अकरा ते तीन परत ऐ अकरा ते तीन झाल्यानंतर पाच ते नऊ
हा हा हा म्हणजे दिवसच की
अकरा ते एक म्हणजे कतीका झा हा पण पण स्पोर्टस ला पर्ण तस हाय सोडते पण सगळ्यांना चान्स मिळत नाही
तर आता हा ते तो पण शेय सोडा आणि आता कॉम्पिटिशन पण त्यात त्रास व वाढाला लागले मीकले
र कॉंपिटेशन आहे इल् कॉपटेशन आहे उद्दे उडन तपंदली
आत्ता म्हणजे ई जे जी गे आधी फक्त ठराविक गेमर अस आणि त्यांची नावं माहीत असायची. यूट्यूब वरची ते
पिव्वर हे.
आता एवढे आलेत का नाही हा मितपॅठ टयनमो ट्रिगडन सांंदेन महिदा सयितती टेक्नो गेमर हा ही माहित असायची तर आता हि एवढ्या आल्यात का नाही की कुठली कुठल्या आल्या काही कळतच नाही श
वय
असा विषय आहे बवा ती पण इंडस्ट्रीला अँकर आले मग जोरात
अरे ल लच ती जंपडाऊन अशी करावी नाही जस की बाबा लेवटी वाज दम
अरे पकीीूश ना नेक्स्ट टू एक्स बत त्युब्बल चो्ल पट प्रास पल वाढाला आहे त्यांचा
टेन एक्स ट्वेटी एक्स हंड्रेड एक्स थोड्या दिवसात अरे पूर्ण फ्युचरच आता. फ्युचर की स्पोर्ट्स आहे व तर चांगला होतात असा विषय.
नंतर नंतर तेच होईल मा माझ
अरे व्हय
नसत इस
आम्ही पण खेळायचो ख आम्हाला पण ख लागलंय का पबजी
अ वे
व्हय तुला ती वेग म्हणते ना,
माहिती घे माहिती घे.
हे आम्ही असायचो आणि आम्ही खेळायच बुक करून. पूर्ण स्टॉळ असत आमच आम्ही जिंलेत त्यात एक दोन पूर्णम
हा हा हा हा हा. तेच म्हणून तुला जरा विचारायला, म्हणलो काय बाबा एवढं कसं काय आ मग रे कारण माझ्या सगळ्या एवढ्या सगळ्या माझ्या फीडला तेच.
हम्म.
असा विषय झालाय सगळ्या टन्या
ते पण हाय.
चालते बघा. करतू
थँक्यू चाक्यू